ल हॅलो अम् काास का आ फक्त कार्यवाला आहे मध्ये पण हे करू शकते म्हण हॅलो
हो जेणे कार्यमध्ये तेवढ्यांसोबतच बोलतायेत
तुला तुझ्यासोबत आणि अंजली सोबत
अंजलीचा ते पूर्ण झाला तिला पुढंचा आला
तुझा पूर्ण झाला नाही आई पाच पाच वेगवेगळ्या लोकांना राहायला लावायचंय
असं काय नाही लावायचं इटस
एकट्यालाच वीस तीस वेळा लावायचा. द त्यालाही त्याच्या काय करते
म्हणजे आता आम्ही पाच पाच लोक लोकांना लावलोय सोड
हम्म
खर आता ऑलमोस्ट सगळ्यांच पूर्ण झालात माझे पण आता गावाला गेल्यामुळे तीन फोन राहिलात मग माझा पण पूर्ण झाला की सग
चनेश्वर हो त्याशिवाय ते तीस कॉल केल्याशिवाय सबमिट होत नाही का
नाही पाच पाच कॉल झाला ते सबमिट होऊन पुढचे येतात पाच तीस जण टास्कत
होय आणि ते दहा मिनिट बोलायचंय की
हम्म
म्म् आता मग कस होणार अंजली ला पण लावून कट करू नकोस भक्ती कार्याच ऍप घेतलंय की नाही त्याच ग्रुपला जॉईन होऊ दे पैसे पैसे मिळता एकवीस कुंडाचा अनमल झाली ते बावीसा कुंड साख साखरांच शुद्ध पाणी चांगलं कमळच होत म्हणाले नात नाही नाही शेवटच असंच होत का हॅलो
हां ब
असं करत दहा मिनट दहा मिनटं असंच ठेवायला लागणार का फोन स लाात जात नाहीतली तर कुटुंबाच माहिती नाही तर सण नाहीतर असं दैनंदिनीव अस का कशाबद्दल बोलायचं आणि प्रभावी बोलण्यावर जास्त पैसे मिळतात‌ ति जवळ आहेला प्रभावी असं स्पीच द्या किंवा अस काहीतरी सणांबद्दल माहिती द्या अस झाला ते फेब्रुवारी जा त्याच डिस्कशन कराय आपलं तर थोडं भरलेत फ्रुवारीही आम्ही पा आम्ही पाहिलेली ट्रिप
आह
आम्ही केलेली ट्रीप झाला आणि हातकलंगड्या वरती हाच रंग मिरज वरून आम्ही रामेश्ववरमला जाण्यास निघालो हॅलो
म्हणलीस
मिरज वरून आम्ही बेंगलोर साठी ट्रेन केली आम्ही साडेनऊ ला ट्रेन मध्ये बसलो साडे दहा ला बेंगलोरमध्येध्ये जाणार होत खरं घाई घाईत आमच्या ट्रेननं आम्हाला दहालाच सोडलं. तिथ आमची मैत्री रात्री मग आमची मैत्रीण आम्हाला तिथे रेल्वे स्टेशन व न्यायला आली आणि मग आम्ही गेलो तिच्या रूम वर संग सबा काय खाल्लो आपण आमच आमचं नेहिलेलं जेवण जेवलो आणि झुकून टाकलो राधा म काय विचारली काय काय आणल्यास काय नाही
मम्मी शाळेला गेले
सार तर.
सारखं काय विचारला नाही मी आल्यावर वरच येऊन झोपलं.
हम्म आता कुठे गेलाय.
अजून मी वरच आहे खाली गेलो नाही
तरार तर खाली जाऊ बसलाय.
त वर कुठं खालीच आहे का.
ह ह ह मी काय म्हणालोय. ते गळ्यातलं आता तू एक नेल्यास आता एक आदिती ला देतो आणि एक रुचाला देऊन टाकतो.
चालतय!
तिकडन काय आणल्या, साक्षीकडे काय हाय ढिगभर.
ह खर तर मग कमा एकत्र आलं बोलताना कळालं तर तिला दिले तिला दिले तिला दिले.
हम्म्म्म
मी आकारणाच अग
हम्म.
आता घात नाही बाई ही हितन हिन आणलेली मग तिच्याकड पण असेलच की असं तेन
हम्म. त्यांना सांगायचं नाही होय रामेश्वर मधन आणलेली आणलंच नाहीय तस रामेश्वर
कळणार नाही होय काय त्यांना कायतरच बोलतीस तू
रुच्या घालत्या ग तसलं.
मग दोन्ही विचारलतीत ती काय असं म्हणजे बोलणार नाही हिन हिथन खरं आदितिला बोलल तर आपण कवा तर कार्यक्रमाला भाऊबीजला तेन घालताना ती म्हणणार
हम्म हम्म रुच्याला रुच्याला देतो उरलेलं एक कमळाच आणि ते डॉट माझ्याकडेचं ठेऊन घेतो तुला लागल तुला कधी लागलं तर घेऊन जा
हम् वाजत नाही
आपणच आपणच घालूया काय नाजूक असं साध साध्या फंक्शनला.
हम्म चालतंय की
फक्त रुचाला तेवढं देतो
ठीक हाय ठीक हाय
आणि आता आदिती त्यांच्याकडे जाताना तिला एक देऊया की म्हणालती
मला एक चार्जर चार्जर माझा कुठं हाय गं?
मला काय माहित?
तीनं ठेवलेली ना कुठं तर?
माहित नाही गं मला मला चार्जरच कायच माहित नव्हतं माझा तेवढा चार्जर त्या हेच्यात बॅगेतंच हुता
कुठल्या बॅगेत माझा पण त्याच बॅगेत हूता माझा पण हेला नेला नव्हता
मग ते पुढच्या कप्प्यात वरच्या
तू येताना सगळे चेक केलीस ना.
काय चेक केलो
ते ब्या पुढ वरचं कप्प पण.
काय गावला नव्हता त्यात मग.
तुला माहित मी कुठं बघितलंय तू बघितल्यास
मी फक्त माझं सामाण बघितलं तुझं कशाला बघू
ह.
मी फक्त माझं अजून काय. सामान ह का बहि माझा माझा चार्जर त्या वरचा अडव्या कप्पा होता क नाही. त्याच्यात होता.
माझा पण ते हातचत.
हम्म आता मगाशी बघताना मी काय बघितलं नाही तुझा चार्ज.
बर का
ठेव नकोस थांब सहा मिनिटं सात मिनिटं झाल्यात.
बाबां बाबांनी हात मार्याला जेवायला बोलवत असत
एवढ्या लोक जेवणार आहेस.
लवकर म्हणजे एक वर्गला. बोल चार्जर घेऊन बोलवल्यात ग नाही सोड लगेच ठेवणार नाही. तो अंंगवनी केलीस म्मी लगेच कपडे धुवायला वाटतं.
नाही उद्यात येेणार आहे आमच्याकडे पाणी चालं नाही चार दिवस म्हण.
हम् हम् हम्.
हम्. आणि डोक्यावर ना अंघोळ केेल तू कि.
मी नाही केलो अजून अंगोळ केली
काय करायलायस म.
अग झोकल्यालं लोक जड जडून.
आल्याववर का चकलु न आल्यावर आळेु - झाडू मारलो आणि बसल आता तिथं ते कार आहे आपच ते फोनच आलं मग तेपर्यंत मला टास्क दिली. कधी नव्हती अग हा टास्क कंप्लीट केला तर मग पैसे मिळत नाही.
हम् होतील जेवढा टास्क झाला तेवढा मिळत.
आता तुला फोन केलो अंजलीला करून बघतो लागते काय.
त्यात बीज काय कर. काय त्यांच फाउंडेणारे जेवण करायला म्हणले.
म तिला संध्याकाळी करतो आणि परत तुला स तुला पण करतो परत आणि एकदा सदा. पाच लोकांचा करतो आणि मग सबमिट होत नाही म्ह आज.
होतय की पाच झाले की सबमिट होत.
ह ह आणि मग ते कंप्लीट पन्नास होत नाही काय तीस. लोकांचं.
पाच नंतर आ क किंवा पाच लोकांचे पैसे येतात.
पाच केले तर पाच लोकांचे पैसे येतेय पाच. करतो आणि विषेषजे हो तसा नवीन टॅक्स येणार आहे ना मग
हो आला माझा काही ना काय माहि.
मग हो टास्क कम्प्लीट केल्याशिवाय नवीन येत नाही आहे काय नाही.
मग अंधरीला याला पाहिजे होत अंजेरीचा पूर्ण झाणार.
तिला पण आला नाही अजून
हम् हम्
नवीन आल्यावर मला मग नवीन चालू करतो नाही तर मी हे पहिला संपवायला पाहिजे
हो
संध्याकाळी झाला आता ते संपत आला यगास.
संपलाय लहिजणांचा आणि ललेजणना नवीनकन आलाय
हम् नाही माझ
मला अच्छा ह ह
दहा मिनिट सा आपआप कट होतोय का आपण करायचा
आपण का नाहीेत
हला हम
आपण करायचा ग
ह मग संध्याकाळी संध्याकाळी आणि तुला पण लावतो आणि अंजलीला पण लावतो
हो हला
हा बाय बाय झाला कंप्लीट झाला
हा तेू आहे जे ातू जेवाट